बोल, कुठे बीझी आहेस?
आत्ता आलो गोट्यातनं हात-पाय तेन धुतलो आणि आलो वर.
असं बई कोण वारलेलं परवा?
ते मम्मीची मैत्रिण आहे ना, ह्याची आपली इचरगंजीची त्यांचा नवरा.
व्हय गं अजून कॉन्टॅकमध्ये हे तेवढी
हां होय अरे एक आम्ही पण जातोय त्यांना तिकडं
त्याला दे की मग हीला एक
घरंला येतेत
असं व्हय काय झालंत
त्यांना म्हणजे आता दोन वर्ष झालं काय झालंय सांग दोन वर्ष झालं दवाखान्यांतेनं सगळं चालू होत. मग अचानक मध्ये लईच आजारी पडले म्हणून त्यांना ह्याला इथे कोल्हापुरात ठेवलेलं हे.
हा
त्यावेळी आम्ही गेलेलो म... त्यांना तिथं डायलिसिस चालू झाला किडन्या फेल झाल्या दोन्ही पण
अगं बये
मग डायलिसिस चालू झाला म आता दोन वर्ष तर एक वर्ष डायलिसिसच चालू होता चालू
आणि परवा मध्ये लई हे झालं बरनवतं घरात आ म्हणजे इकडं आलेले त्यांचं गाव अकोला आहे ना त्यांच्या म्हणजे मम्मीच्या मैत्रणीचं
हं हं
मग ते अकोल आलेले त्यावेळी मी भेटलेलो त्यांना मग मायाशी बोलले बीललेले नीट होते आणि इथनं गेल्या नंतर ना दुसऱ्या दिवशी तापचं आला
ते कारण निम्मित झालं असंल
होय इथना आला भयानक ताप ते काय झालेलं डायल लिसिस करून आणला त्यांचा पण ते डायलिसिस त्यांना ते सक्सेस झालं नाही म्हणजे असं ते त्यातना इन्फेक्शन झालं काय तर होय मग ते ज इन्फेक्शन झालं मग त्यांना भयानक तापाला
मग दोन तीन दिवस तापच राहिला दवाखान्यात दाखवून आणलं.
प्रायव्हेट ला ठेवलेला का गवरर्मेंटला
नाही पहिला प्रायव्हेटला ठेवलेलं त्याच्या आधी पण प्रायव्हेटलाच होतं मग आता सुद्धा दहा प्रायव्हेटला नेलेलं ते बोलले की असं अस पहिला बोलले दोन तीन दिवस घरला घेऊन जावा औषधतेन देतो. बरं आलं तर ठीक नाही तर मग बघूया
हम्म
त्याच्यानंतरन पण बरं आलं झालंच नाही ते मग ते ते बोलले मग परत घेऊन आलं नंतरन बोलले की मेंदू मध्ये अ हे झालंय आपलं काय ते गेरा त्याच्या गाठी झालेत कारण त्यात काणी त्यांना काय झालं मग ऑपरेशन कराया पाहिजे म्हणले मग चालतय म्हणलं करूया पण दोन तीन लाख रुपये तीन चार लाख रुपये खर्च सांगितले.
त्याला इंजेक्शन देऊन पण कवर होतंय कि ते.
नाही त्यांना ऑलरेडी डायलिसिस चालू होत न व्हयं. ते मग आता मग तील चार लाख रुपये सांगितले, आणि वर सांगितले की गॅरंटी काय नाही त्यांची.
मग आता मण म मामांतेन त्यांचे म्हणले आता गॅरंटी जर देणारच नसतील, तर मग तीन चार लाख रुपये घालायाच आणि अशी काय बाबा परिस्थिती एकदम काय अशी हाये
ते तेच की आणि ते सक्सेस झालं तर बरं रे.
दिज ऑलरेडी आता दोन वर्ष झालं, कितीतरी लाख रुपये घातलेत.
ह एकेकाला ते हे होतय सूट होत
मग! होय मग तिथंन विचार केले चला म्हणल डायेडं सिप त्यांच त्यांच्याकडं कोणतरी ओळखीच होतं सी पी आर ला. ते बोलले इथं करूया, आणि इकडे आणा म तिथं नेल.
सातीय एवढंच.
पण काय झालं म सि पी आर ला घेऊन गेले. तिथे पण दोन दिवसच नीट होते, म्हणजे दोन घार ग. तरी पण एक चार पाच दिवस होते. म डायलिसेस करायचा होता, म डायलिसेस करायला घेतलं. आण तो डायलिसेसच सक्सेस झाला नाही त्यांचा.
अग बाई!
पूर्ण त्यांच्या बॉडीत म्हणजे असं अ वरून. होय पूर्ण कनी मं ते मं हेप आपलं. त्यांचं नाव आपलं बनेल तेन भिजलेलं रक्तानं. म त्याच्यानंतर त्यावेळी डायलिसिस झाला सकाळी आ करा ते बारा पर्यंत आणि जे जे त्यांना रक्ताची उलटी झाली.
मग काय नाही मग बोलवून घेतलं. मामातेन गेले इथले बघित तिथले म म्हणले की असं असं रक्ताच्या उलट्या जण झाल्या बॉप क्रिटिकल आहे. आणि व्हेंटिलेशन वर ठीवूया काय?
मग व्हेंटिलेटरवर ठेवायला अगर पण मा पूर्ण सपल्यातच जमा झालता.
आता ते एवढं सगळं झालथं म्हणल्याव
म बोलले मावशी सोबत त्या.
हू!
लास्टच वेळ म्हणजे हे झालं कन डायलिसेस त असं डोळ एकदम मोटच करा मोटच केले. आणि बोल आणि बोलाय बिलाय लागले दोन मिनीट.
हा आणि दोन मिनिटात बोलाया बिलाया लागले.
हू!
आणि काकीसनी सांगितले मी जातो म्हणून आता.
बाबा अन ते ते शेवटचच बोलण असंल.
होय आणि म वारले दोन मिनिटात लगेच आणि
अगं बाई.
मग त्या दिवशी झालेलं ते कधी, दुपारी झालेलं तीन चार वाजता.
हम्
मग ते अजून, डिक्लेर केलेल नव्हतं ना खरं पण एक्सपायर झालेलं.
हा मग.
ते झालं पाच सहा वाज-
आणि ते त्यांनी हे केलं असेल सोडलं नसेल लगेज.
होय सा त्यांचं सगळं डॉक्युमेंट क्लिअर झाल्याशिवाय नाही ना- सहा वाजता ते झालं, मग सहा पासन डॉक्युमेंट क्लिअर कराय चालू. मग ते वाजलं किती सांग? त्या दिवशी आम्ही इथून निघालेलो साडे दहाला-
हम्म
पोचलो, सव्वा अकरा साडे अकराला तिथं पोहोचलो. मग बारा वाजता प्रेत आलं. मग बारा वाजता आलेय मग- नाही नाही ते त्यांच्यातच जर हे चालू असलेली ट्रीटमेंट, तर पोस्टमार्टम करत नाही. जर दुसरीकडे- ट्रीटमेंट चालू असली आणि तिथे येऊन जर एक्सपायर झाल तर पीएम करूनच देतात. मग झालं सगळं, आलो मग तिथन किती साडे मग पावणे साडेबाराला काहीतरी- लगेच अर्धा तासच ठेवलं फक्त घरात.
ते ठेवायचं आणि ते तसं झालत म्हणल्यावर ते ठेवणारच नाहीत जास्त वेळ.
होय.
ठेवल्या ठेवल्या होत आणि काय करणार आहे तू. पूर्ण बॉडीच हे झालेलं त्यामुळे ते जास्त वेळ ठेवून पण चालणार नाही.
पूर्ण झाकलेलं फक्त तोंडच तेवढं उघड.
तेच रे तेच ते.
आणि काय आता- विषय असा होता की पाऊस एक असला भयानक पडालता बाहेर,
फोर व्हीलर घेऊन जायना तसा.
नाही फोर व्हीलरच घेऊन गेलेलो पण त्यांच्या इथ तर बाहेर हेतण करायला नव्हतं काय. ते बाहेर आना, मग हे करा, पाणी घाला. हे सगळं, बाबों बाबो, त्या दिवशी वाजले एक, मग तिथन- आहे की,
मोठ्ठा आहे?
एक मुलगा आहे लग्न झालंय त्याच. आणी एक मुलगी आहे. मुलगीचा अजून झालेल नाही. ती केवढी आहे माझ्या एवढीच आहे माझ्यापेक्षा एक दो हा एक- माझ्या एवढेच आहेचना. तो आहे तो माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांने मोठ्ठा आहे, दोन वर्ष, दोन तीन-
मिझोराम हा, चाल, बस की बस मग तू बस फोनवर आणि आम्हाला, तु शिकवायची. आ काय म्हणला?
आम्ही रात्री आलोय तीन वाजता.
एवढ्या रात्री! ! सगळीच गेलेले, मम्मी पप्पान आणी सगळीच,
मी पप्पा, मम्मी अन् दिदी.
दिदी पण आलती
होय आणि दिदी पण होय आलेली की अग काय झालेल ऍक्च्युली अ काय झालेल दिदी एक्झाम मुळ इचलकरंजी राहायला होती
हम्म हम्म
त्यावेळी त्यांच्यात त्यानी डबा देत होतस सगळं तेच करत होते म माती नाही गेलेलो मग आम्ही सगळेच दीदी म्हणजे कणी आली तिथल सगळ बघितल ती काय ती सगळ आणि येताना मावशीला सांगुन चाललोय म्हणुन मग मावशी आणि ते शिल्प म्हणजे दादाची बायको ते शिल्पा तेन लईच रडायला लागलेत
हम् हा
आणि मग रडताना तेच डोक्यात हिच्या आणि आम्ही मग कस काय झाल काय केलेल आता म्हणल परत आ तर नदीवर जातात नाही त्यांना तिकड ह्याच्या पूल आपल इचलकरंजीच्या म आणि इचलकरंजीतन तिथ जाळायच म्हणल आणि तिकडच्या तिकडच तस घराला जायच
हं
तस करत जायच होत तर ह्यांना घेतलो गाडीत चला म्हणल मग तिथ गाडी वर लावलो आम्ही गेलो खाली दहन द्यायला आणि द आम्ही खाली दहन द्यायला गेलोय बघ आणि दहा मिनिटात दीदी म्हणजे कणी रडाय लागली ह्याच्यात आपल गाडीमध्ये
हम् हम
मला मम्मीचा फोन कि शुभ्या आणि दीदी काय वेगळच कराय लागल्या रडायला लागल्या पप्पा म्हणुन वरडा लागल्या आणि लगेच वर ये मी आणि पळत आलो पावसातच अ बघ तो गाडीत तर ही रडा लागलय मला विचारले पप्पा कुठ आहेत मी म्हणल आहेत की ग थांब म्हणल ते दहन द्याय लागले तिकड ते दादाला त्यानी भेटून मग येतो म्हणल मग मा मी जरास शांत घे होय मग आणि थांबली मग आणि परत गेलो खाली मग सगळ दहन देऊन त्यांना आलो ते आलो असतो अडीच वाजताच त्यात काय झाल ते इथल अकोळ मधल त्यांचा मामा आहे का नाही तो पण म्हणला मी पण येणार आहे मला गाडी
आणि एवढ्या रात्रीच पण ते आले असते
म तस झाल
काय ते
मग
एवढ्या रात्रीच कस येणार म्हणुन ते तुमच्यासोबत आले असतील
होय त्यांच्याकडे गाडी पण नव्हती त्यांनी गेलेल बस न ऍक्च्युली
हां
कारण हे झालेल ना काही ते आपल पाऊस होता म्हणून बस न गेलेले कोल्हापुरला कोल्हापुरला गेलेले ते ना त्यावेळी होय त्यांनी ॲबुलन्स मधन कोल्हापुरात न ॲम्बुलन्समधन
म्हणजे ॲम्बुलन्स मधन आणलेल होय
त्यांनी होय? आणि मग तिने इ- इकडं यायला गाडी नव्हती आणि एक होती गाडी त्यांची पण त्यात लय लोक हुंतीत तवेरामध्ये. मग चला म्हणलं आमच्यासोबत म आणि परत अ खुळ्यासारख ह्यांना घेऊन आलेलो ना मी येताना हिकडच्या हिकड जायचं म्हणून. त्यांनी म्हणल्यानंतर त्यांनी म्हणलेत आम्ही मी घरात सांगून यायचा तिथं म भेटून येतो आणि परत त्यांच्या घराला गेलो. पुलावरन त्यात गेला अर्धा तास.
असूद्यात पर्याय नाय.
होय म आलो बरोबर तीनला इथं होतो. त्यात म्हणजे सगळी गाडीत झोपलेत मी एकटाच गाडी मारालोय.